ह
हम
हॅलो
हॅलो हा बोल
आज येत का आवाज येत का ह
येतोय येतोयरे
कॉलेजला कुठे आहे
कॉलेज इकडे सिंधुदुर्गला आल ए एस पीएम कॉलेज ला
हा हा एवढ्या लाब
हो. पप्पा मंदिर जायला जवळ जवळ आहे नको म्हणले, पप्पा मं रे रे कॉलेला जवळ नको लांबच जा.
आह पेटलाय
ऍडमिशन कयला घेतयस
फार्मसीला घेतलं बेफार्मसीला घेतलं बेटे े पप्पा म्हणले रे फार्मसीला गे नंतर उपयोगी पडेल काय आपल्याला म्हणे
हॅलो
हा अरे पप्पा म्हणलीे फार्मसी ला गे ऍडमिशन
अरे बीटेकच काय झालं का बुलके
भेटे गेला पप्पा नको म्हणले बेट पप्पा म्हणले फार्म फारमसीलाग हे म्ह दे र
ह हा हा हा हा फार्मसी ला घेतलेच मग कस आहे कॉलेज व
कॉलेज आहे चांगले कॉलेज चांगले शिक चांगलं आहेस वातावरण पण चांगलय. इकडे आता कोकणात असल्यामुळे
हम्म हम्म हम्म आणि काहीतर पोरं फिरायला जायचा प्लॅन करत होत. त्यािच्यातचं काय झालं?
ह त्याचा हा विग्न्या मंडेला जावया फो फिरायला शनिवारी काय उद्या म फिरायला प्लॅन केलाय वाटतं त्यांनी जाउया म्हणते दोन दोन अडीच हजार रुपये खर्च होईल म्हणते.
हा हा.
हा.
जाणार आहेत की.
जायचं नंतर उद्या जाउ या म्हणतेय. ब
इथे आसपास ठिकाणं कुठली आहेत गागरायची?
तिथं आहे ना बघ आसपास मालवणला वेंगुर्ल्या तिथं म्हातारी चूळ हे बघाय ला हाय.
हम्म हम्म.
ह नंतर देवगड हाय देवगड मध्ये देवगडच बीच हाय देवगडचा किल्ला नंतर देवगड ला कुणकेश्वरचं मंदिर हाय.
हा हा हा हा ठीक आहे आपलं देवगड आपलं हे किल्ले वगैरे नाही आहे का महाराजांचे?
आहेत ना देवगड ला एक हाय नंतर विजयदुर्ग तिथंनं देवगड पसनं जवळच आहे.
सिंधुदुर्ग हे दोन आहेत तिकडचे
. हा नंतर अलीकडे आलाच तर मग कोरुळ घाट पण बघण्यासारखं आहे.
हा हा हा.
हा नंतर
बाकी बघा मग नियोजन लावा जाव्या फिरायला भरपूर दिवस फि ला गेले नाही कुठ पोर एकत्र सगळे असलो तर काहीतरी होईल
हा राहण्या राहण्याचं पण हे चांगलं सोय हाय नंतर
ही चांगली
आं वेब सिरीज हाय बघ मायफॉल्ट म्हणून हाय एक वेब सिरीज चांगली. मायफॉल्ट म्हणून हाय रे.
कसे आहे नेमकं काय विषय आहे तो काय विषय आहे? कसले आहे लव्ह स्टोरी वगैरे काय?
लव्ह स लव्ह स्टोरीच आहे पण ते असतात कझन्स असतात. एक कझन्स असतं एका मेकावर प्रेम करतास त त्यांना नंतर लवस्पाक लास्ट ला कळतं ते कझन्स असतात म्हणून त्यांना
हा हा हा चांगली
हा हा नंत चांगले आहे बघण्यासारखी चांगली हे.
हा.
हम्म.
चालेल चाल म मला डाउनलोड कशी करायला येईल ते आता?
आ डाउनलोड कॅस्टल वरन कॅस्टेल वर न येईल नाही तर गुगल न ावू बर
कॅस्टलो दिसते का ऑफ वर
हो कॅस्टलवर येते ना
हम् हम ठीक आहे ठीक करेल मममीी तिथून डाउनलोड बाकी अजून अशी महाराजांविषयी कायएकंदरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकांंद्र पिक्चर वगैरे काय तर
आहेत भरपूर आहेत अस बघण्यासारखे चांगले आहेत पावनखिंड हे असे भरपूर पिक्चर आहेत चांगले आहेत हा शिवाजी महाराजाबद्दल सांगितल्यायता खूप माहिती आहे
हम्म हम्म ते जरा महाराजांकड आप पावसात न ना
हो रायगडला पण बघण्यासारखा आहे आता व्हू चांगला आहे रायगड स बघण्यासारखा आहे ब
हम् हम् जायला पाहिजे रायगडला आपण
नेक्स्ट ट्र्रीप बघूया रायगड ला करूया बघण्यासारखा आहे महाराजांचा सकल बघण्यासारखा आता रायगड पण रे हा ब ग वघ्नेशला वेघ्ण्याला बोलू आपण
ह अचछा
ते
काय मबाघतीवा
निवत
हम् ह ह
काय तुझं काय चालय
मी आताय बी टिकला
ब कुठे बीटकला ब चां आहे चांड आहे कॉलेज
हम्म हाय चांग चांग एक नंबर
बर पोर पुोरी किती य त्या
आहेत भरपूर आहे तस कॉलेज आम्हाला इंग्लिश्हलेज वगैरे सगळं अपेक्षा आमला
हम् ब मैत्रणी झाली असलेली कॉलेज मध्ये
आं
मह तर त्यांनी असली कॉलेज मध्ये आता
भरपूर मैत्रिणी भरपूर आहेत
बर मग गर्लफ्रेंड आहे का नाही
गर्लफ्रेंड नाही रे काय असते रे गर्लफ्रेंडची उपमा म्हणे काय नेमकं काय असते तेे
अरे आरदी बाईक
अस विश असते का
हा
नाही नॉट इनटरेस्टेड
काे
नाही कशालावगच
असा आहे चांगले असते
हम् नाही लाईफच काय प्लॅन दुसरं असते
लाईफ लाईफच प्लॅन एकदा चांगली हे करायची रे
नाही रे नाही कोण राहायला नसतय कोण आता आता दिवस नाही राहिले ते
हा ते पण आहे
हा
हा अ ते अ
मी मग
आह
हा हा आ
काय म्हणलं
काय करतंयता
आता काय नाही बघ बाहेर आलंय जरा फिरायला
हम्
थोड्या वेळ थोड्या वेळा जेवायला जायचं म्हण आले
हम्म हम् महाराजांचा जन्म महाराजांच मोगठे झालं
महाराजाचा जन्म शिवनेरी किल्या ज वाटत ते शिवनेरी किल्ल्यावर झा शिवनेरी
हा हा ह ह नाहीतजवढ तचला
हो
ह महाराजांचा इतिहास जरा पाठ करत बसा
ह
पिक्चर वगैरे बघत जा महाराजांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्या
हा
हम् बाकी प्रोजेक्ट वगैरे असत कि तुम्हाला
नाही आता फर्स्ट इयरला तर आम्हाला काय प्रोजेक्ट नाही फोर्थ इयरला म्हणते थर्ड इयर लारला प्रोजेक्ट जास्तला म्हणते ती फर्स्ट इयर ला काय नाही फस्ट इयर ला मॅन्युअल आणि असइनमेंट
मग मॅन्युअल कमप्लीट केली की
झाली दोनच सडमिशन झालंय एक राहिलय त एक दिलं स्नॅसरने अर्ध दिलाय त्यामु राहिल एक
हा हा हा किती सब्जेक्ट आहे तुम्हाला
आठ सजेक्ट पाच सजेक्ट आहे आहेेत
कोणते कोणते
फार्मासिटिकल र्गनिक केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री पॅथ्रोफिजिओलॉजी आणिटोमे फिजिलॉजी
हा हा हा म मन क तुमही म काय असते
हम्म आपले हेच आपलं जे बॉडी पार्ट विषी माहिती असते बॉडी पार्ट कस असतात ते जे दाखवले जातात नंतर ब्लडिंग टाइम क्लॉटिंग टाइम हे बघायचा ह नंतर एच बी चेक करायचा बी पी चेक करायलाही शिकवता बी पी पण चेक कय शिकवतात हा
अजून काय असतं एवढंच असतो त्यात
नाही भरपूर काय येतय नंतर ब्लड ग्रुप आपला चेक करायचा स्वतः ब्लड ग्रुप किंवा दुसरे चेक कर आहे तो ब्लड ग्रुप कोणता आहे ह्
हा हा ह बीपी करणारऱ्या पॅरेटस कोणते असत ते
अ स्पिगनो नॅनो माहित आहे? स्पिगनो नॅनो माहित आहे? असतंय हम्म आणि ते नंतर टेटस्कोप? पण असत बीपी चेक करायला. हम,
हम् नॉर्मल व्हल्यू किती आहे?
बीपीची एकशे वीस ऐंशी ऐंशी एकशे वीस असत्या ह.
हा हा हा
हम्म,
बोल मग बाकी.
काय ना ग तुझं काय चालय आता?
माझं काय आता मी कॉलेज करतोय. प्रोजेक्ट आहे, आम्हाला फर्स्ट इयर ला. ते कोडिंग वगैरे असतात. वह्या प्रोजेक्ट आता प्रोजेक्ट प्रोजेक्ट चालू करेल थोड्या दिवसात करायला.
हा
प्रोजेक्ट आलाय.
बेट बेटेला ब्रांच कुठली आहे का रे?
कम्प्युटर सायन्स
बरं,
सी एस ला हायरे.
हा हा
बरेच चांगले कॉलेज आहे. कोल्हापूरमध्ये का वगैरे बघायला आहे हे कधी तर.
हा ह
कधी येतोयस?
व आता गणपती सुट्टया.
हम् हम्
हॅलो, चल मग मला एक कॉल येत ते मी आता. थोड्या वेळ्या नंतर तुला फोन करतो.
ठीक आहे. ठीक आहे. चालेल, हा चालेल ठीक आहे. आता कुठे कॉलेज आहेस. कॉलेजला कुठे आहेस?
वैभववाडी, सिंधुदुर्ग.
व्हय व्हय ठीक आहे चालेल चालेल.
हा.
हा
बाय मग
हा बाय,